हॅलो!
हॅलो! हा.
नमस्ते!
काय चाललयं.?
जेवला काय?
अ नाही अजून जेवायचं आहे, तुम्ही जेवला?
नाही अजून अभ्यास चाललाय, थोड्या वेळाच जेवायचे.
होय, अ हा होय बरं हा हा. बरं होय काय? हा हा.
ते रात्री प्रवास दिवसभर प्रवास त्याच्यामुळे अ झोप लागली.
होय, हा हा बरं ह होय, केला की केला.
ह ह, मगाशी मी कर सांगत होतो येऊन असंही अजून केलं नाही, असं आल मामा म्हणतेत नंतर जाऊन चालू करणार आहे.
हो हो हा आ आता येऊन बसलाय तर, अ दिल करून.
अच्छा!
ह. ह. आणि सोलून कापून ठेवल तर, आ
असा सहज केला होता
होय काय हा हा तेव्हा माझा फोन चालू होता
हा म सहज केला होता बसून केला होता अस
हां हां बर हा हां आणि काय
काय नाही उद्या येणार आहेत ना
अ उद्याच बघूया चाललंय त्यां कायतर अ चोवीस तारखेला कार्य आहे
हा
हा मगअ मी यांना म्हणत होते की लग्न लग्नाला जावा मग दुपार नंतर बघूया
ह
मगअ राजेश्वरीचा पण क्लास आहे म ते चार ला कस पावणेपाचसला काहीतरी सुट सुटणार आहे
अच्छा
मग अ बघूया कस कस होतंय परत मी ह भाजी वगैरे आणायला लागते मग परत निव निवडायचं कधी येऊन परत
हा हा हा
मग ह्यांना मी म्हंटलं आपण पंचवीस ला जाऊया का बघा हम्
चोवीस ला ते आहे कार्यक्रम
चोवीस ला कार्य आहे
हा हा बघूया मग जर तुमचं झालं तर मग मी येईन नाही तर मग सकाळी मला लवकर यायचं म्हणजे मामा याच्यावरती कसं आहे बघू
हम्म हम् तुम्ही उद्या किती वाजता जाणार आहे मग
तिथनं संध्याकाळी जाणार मग
म्हणजे संध्याकाळी बसणार होय
हां
हम् हम् बर तुमचं काम होतं ते झालं का
झाले झाले
हा हा
ते मागच्या वेळेला पण झालं होतं पण ते लोक अदालत घेत मध्ये घेतल्यामुळे ते काही अपडेट नाही झालं अ काहीतरी असं झालं बोलले ते वकील बोलला मग तीनी ती अचानक तारीख घेतली आणि ती मला सांगितलं पण नाही तर मी गेलो नसतो ना दोन दिवस आधीच
हा हा होय
हा मग ते अचानक त्याने सांगितला अशी तारीख भेटली म्हणून मग ते आपल्यामुळं आणि सगळ्यांचा त्रास नको ना सगळ्यांना उगच
होय हां हां
झालं ते आज मग कामपूर्ण सकाळी तिथं थांबणार होतो थांबल्यानंतर ती इलेक्ट्रिक गाडी इकडे येण्यासाठी दोन तास लागत्यात
होय
मग म्हटलं राहुदेत डायरेक्ट आपण जातो मग डायरेक्ट ती गाडी होती सांगली फाट्यापर्यंत मग तिकडनं आलो आंघोळ वगैरे केली तर सोनूच आवरलेलं मग सोनू पण निघाली आणि मी पण निघालो अ मी बसनं गेलो तिथं डायरेक्ट बदामित गेलो तिकडचं सगळं तयार होतं सह्या वगैरे केल्या अ एक तासभर थांबवलेलं आम्हाला तिथं कोर्टात मग झाल्यानंतर मग मी निघालो मग मी सोनू पोहोचायला मी पण पोहोचलो घरी
हम्म हम् बर. आणि काय आज काय के ठेवायला.
अ.
जेवायला काय बनवले?
जेवाला काय कोबीची भाजी आहे आज मला काय ते प्रवासाात असल्यामुळे मला भूकच नाही मगा जेऊन जेवलो आम्ही दोघं पण.
हा.
बग म्हटलं आता काय नको कोबीची भाजी आहे आणि भात आमटी आहे बस झालं म्हट
हा हा बर.
कारण रात्री प्रवास सकाळी आणि आल्यानंतर बस न गेलो बस न आलो ते मध्ये. झोपूण पूर्ण झाली नाही जाणार होतो आ सकाळी. सातो संध्याकाळी पण म्हटलं रा परत आणि हे नो. स उद्या जायचं म्हला.
ह ह ते काय म्हटले नाहीत ना? मालक.
नाही नाही काही नाही.
हम्म हम् ब.
तसं काही बोलत नाही पाऊस‌. मगाशी होता सहा वाजता म्हणजे सहा ते सात वाजेपर्यंत एक तास पाऊस पडला परत आता काही नाहीय. ‌‌
हम्म हम्.
दिवसभरात पण नव्हताच मी राधानीकडन जाऊनो तरी सुद्धा पाऊस नव्हता. आणि हा मस् इथं घरी आलेनंत ब.
हा हा.
सहा वाजता चालू झाला होता आता. न्यूज ला पण दिलाय एक पाच सात दिवसात म्हणजे पाऊस मोठा चालू होणार म्हणून. काही जिल्ह्यांना हाय अलर्ट वगैरे असेल असं दिले.
होय होय. इकड पण जरासा पडला दुपारी.
हा.
तर मगाशी पाऊस का जरा भारीक होता
हा हम ह.
हम्.
मग तुमच प्लॅन उद्या यायचं नसेल तर मग मी लवकर येईन.
अ हा हा म सकाळी जाणार हाय काय तुम्ही?
नाही नाही दुपारी येणार इकडनं थोडं तिथं काम आहे तेे काम करणार. आणि मग संध्याकाळी निघणार हा हा.
हा. हम ह. बघूया की काय म्हणता काय नू.
हां.
मला कसं उद्या भाजी वगैरे आणायचं, निवडायचं परत. वेळ होते संध्याकाळी दहा वाजता.
जर सोनूच आवरडलं तर मग आम्ही जाऊन येतो फक्त. आवरलं तर लवकर बघूया काय अ ते.
हम हा.
गोळ्यानी आणायच्या आहेत खलन जाऊन.
हा हा बर.
गोळ्या आणून ठेल्यात तिथे दुकानात.
ठेवल्यात का.
हम्म.
हम्म हम्, हा.
ते जाऊन यायचंय मग.
हा हा.
मगशी सव्वासातला गेलेलो तर पाऊस आला मग ते राहून गेले, मणल उद्याच जाऊया सकाळी.
बरं.
आता आहे जरा व्यवस्थित चेहरा वगैरे आज पण चांगला दिसतोय.
होय ना हा, वजन बघितलं का वजन केलं काय?
वजन नाही केलं पण वाढेल मला वाटतंय.
तरी पण, ना जरा बघायचं हो वजन. करुन बघाय म्हणजे आपला फरक जाणवते मग किती झाल काय झाले.
बघायला पाहिजे कुठेतरी दवाखान आमच्या डॉक्टरच्या इकडे कुठेतरी बघायला पाहिजे.
किंवा मेड, हा मेडिकल मध्ये बाहेर असते की. इथं बघायचं उद्या. जरा फरक जाणवते ना.
जाणव जाणवते आणि पायाला वगैरे सुज नाहीच आहे पायाला हाताला सूजच नाहीये, चेहऱ्याला ते वाटत पण चेहऱ्याला तो भरत आलाय.
हां आणि तिचा पहिला तर आता कसं होता की भरल्याच म्हणजे असं
होय होय, होय तस होतं.
फक्त हात, पाय भरले पाहिजेत.
हां कुठंही जात, स्वतःहून जाते अंडी वगैरे घेऊन येते.
हा हा.
हम् हम्म आता अंडी महाग झालीत म्हणून आणि वरडती पण म्हटलं आणायची खायची. त्याला काय एक-दोन रुपये एकदागील गील म्हटलं त्याला काय होतंय.
हम्म. ह तेच की दोन-तीन महिन्यात आपलं आणि असं खाल्लं तर होईल जरा दिवाळीपर्यंत.
व्यवस्थित होतय सगळं व्यवस्थित होतंय, गणपतीपर्यंत व्यवस्थित होतंय, म्हणजे हयास कंटिन्यू तिनं ते रुटीन ठेवल तर दुपारी आम्ही जेवलो- तर माझ्यापेक्षा जास्त बिर्याणी तिनं खाली. हा.
हाय आता जेवण वगैरे जातंय चांगलं, नाही पाऊस
हां हां बरं बर, हां.
उद्या सुट्टी शाळेला.
हा होय उद्या सुट्टी रविवार आज ड्युती हम्म.